हां बोला
ते दहा मिनट झाले लौण कट केला, आणि हे येईल वा संकाळच्या तीच अ दहा मिनिटं उसरली.
हम्-हम्.
पत्रंस् टाकतं येते आव काम करायचं अवघड होतंय उन्हाळ्या दिव
होय, आता बघा कि घरात आपल्याल बसू वाट
आण्. ते पत्र्याव दिसबर उबा आहे चस
आपलं काम भारी हाय बायकांचं.
ते हाएच करं
तेच
आ नतंय खरं एक एक ऐका बगतत त तेक्त करणार ए म्हणा, नही तर काय. रस्तं करायला बाईका अस्तेत वत्तं मुलं कुटं असील तेत टॉयलेट ठेवत्यात तापलेल्या वाळूवर हेज्यावर असं बघू वाटत नाही त्यास्नी. हां ऊसतोडी वाली मना, थंडी पाहाटचं त्या टायमाला थंडी चालवलं अस् या किती बी थंडी अउदेत तेवढ्या पहाटचं मुले घेऊन जात्यात. तीन हां, तसल्या पोरांना काय हुईत नाही. आणि आमची पोरं म्हणजे काय त्यांना सोसतच नाही. कुठं पडेल तिथं पडत्यात ती पोरं. आमच्या वरांना जरा ऊन सोसत नाही, जरा थंडी सोसत नाही, आणि जरा पाऊस् ससत नाही.
हम्म
ते आगलेस् देतं
हा त्यांचं खाणं पण तसं असते हो नॉन व्हेज स कडक खात्यात हो
मलाणारड्या तर त्या का खाली हाजून दची
माचक होय
आयुर्वेदिकते खायला
कधी तर वर्षात एकदा केलं आवडेल ना करर्चय की आम्ही पण बाजरी पन्नास किलो घेतल्या कावा तर
खायला चांग लागत अस खर ते तर खायला रेग्युलरला बरं वाटत नाही.
नाही नाही रे.
कधी तर खायला अ नचण्याचे वाती.
हा हा त्यात उष्णता लय असत्ये हो बाजरीेमध्ये हा हा.
नाचणीची
त्यात गिरण अ तुमच्या घरात आहे काय? गिरण घरात आहे का? म्हटलं हा
बाहेर ना बाहेरन दळून आणता?
हा हा आमची घरात आहे छोटी. होय होय काय ते?
इथे बसल -
काय नाही हो माहित. दहा वर्ष झालं आता घेऊन ते-
आई शप्पथ मग बरये तुमच्या लग्नाच्या आधीच्याला-
हा आधीचेे-
हम्म हम् आता त्याची किंमत विचाारली होती मागे त्याला मी एकोणीस हजार रुपेला अठरा एकोणीस हजार-
हा हां. ता वाढतच जाणार हो आता आम्ही फ्रीज फ्रीज घेतला आम्ही अठ्ठावीस हजाराचा फ्रीज घेतलाय
हम. लि कंपनी घेतली सांग -
गोदरेज गोदरेज फाय स्टार.
ह हा. नाही त कंपनी चांगलीये ती गोदरेजची
हा त्याच्या मागच्या ह्याला दहा वर्ष गॅरंटीये त्याला
दहा वर्षाची?
हम्म मागच्या सोडून-
हम्म आमच्यात कनी दिदी च्या लग्नात प्रेेंजेंट आलाये फ्रिज - हा
कसं काय हो?
आ आईंच्या भावाने घेतलाय सासुबाईंच्या भावाने घेतलाय चुलत भावान-
हा हा मोठीच गो
हम्म. तश्या बऱ्याच गोष्टी घेतल्या दिदीच्या लग्नात ति जोरी आहे बेड आलाय भावाने घेतलेला तिजोरी- काय बई काय आमच्या- मोठ पाटा आहे निमठ्योदल अन भांडल मागत्यात च नाही दिदीच लग्न लयमोठ्ठ केलेत नाही ताई अंजलीत आल ई क्या अ. कपाट. ह हायना सगळं ठेवलंयं झाकून. कशाला सगळं वर काढायचं ते हो एस करीत नाही सगळं. कारण अ भा थंडी भिंडी सगळी् आम्ही पाक बे बेक करून ठेवल्यात कारण हाय एवढी भांडी घासायचा कटाळा येतोय. जवळ जवळ जर्मन जी का नई वीस तुम्हाला डबा झाकून ठेवल्यात. मोठी डबती. कशाल लागतय सांगा ते
होय.
आणि मग आता वापरल दहा बारा तेवढीच काढतात.
ह ह.
पण तेवढीच मात्र कर. ते ज मी तर घरातल्या सगळ्या कर आपण गोष्टी गोळा करतो नको असलेली असं चेपलेली वेगैरे पॅट घाल
बय ह.
ते आणतील काहीतरी नवीन वस ते काय ह हम्म बरं पडत. ते नही ते
होय
अम्म हे अस.
ए इकडं बाळा इकडं इकडं.
हम्म.
हॅलो.
हॅलो. चालू हाय नव्ह? मला वाटलं का कट झाला वाट - - त कॉल.
नाय.
तुमच्या स्वतःच्या नारळी वगैरे हाईत?
काय ते?
चि झाडं तेन - -
अम नारळाची होय एक हाय की, एक हाय. आंब्याची चार आहेत.
हाआ म आंब आ - -
आणि होय होय तेवढंच एक वीस तीस वीस तीस निघले की खायापुरतं.
खाया पुरत खाया पुुरत तर बाकी कशाला राहीना खायापुरतं तर विकायचं काय राहीना तीकड ह अ...
तेला फुलं लागाय लागली छोट छोटा आंबा लाग - - लागली की घारावर
हम आगगग. अहु हं खायय पुरतं तर काय घरात स्वतःच असलं की बर वाट विकत घ्यायसारख आहे का काही सांग ना. तीनशे रुपये. पेटीय खरं आं बा घ्यायला गेला की चारशे पाचशे ते व्यवस्थ पीट - -
आता स्वस्त झाल्या त्याचे आता किती होतात. दोन -तीन किलो
होय अहो त
कि किलोच किती एक दोन तीन बसत्यात होय स्वस्त झालेत आता आता पाऊस चालूत ना किड होणार
बाळ उटलं का काय?
हाय हा उठलाय.
आता आपलं कम्प्लीट झालं कनी टास्क
गेलेल पाय
टास्क कम्प्लिट झाले कि मग आपल्याला काय कराय लागणार आणि
नाही नाही.
हॅलो.
नाही नाही, हाय हेच की फक्त कंप्लीट करायचाय. हॅलो, बाकी काय नाही.
ते देव आणा लागल्यात ओ तेजा दंगा जोरात चालु आहे.
हा हा.
ते हे वाजवाल्यात त्यान मला तुमच बोलत्याला ऐकु ईना झालय सरळ.
हा हा.
दोन मिनट हा चालू असुदे. दंगा जाऊन दे तेवढा.
हा?
हा बोला की
आणि काय म्हटलं?
काय नाही बघा. आता जरा ते तुमचा आणि एक किती दोन फोन राहिलेत ना?
हा.
हम् तेवढा दोन कॉल करणार जरा ब्लाऊज शिवणार आणि जाऊन झोपणार. आता कंटाळा आलाय सकाळी स पाच वाजता उठलोय आज.
होय? लवकरच उटलायस
अ सव्वा पाच म्हणजे ह्यांचा डबा लवकर असतोय हा.
हा हा.
ह्यांच्या डब्यासाठी मला उठाय लागतय. आठ वाजताच डबा द्यायला लागतय.
मग? उठून डायरेक्ट आंघोळ करून स्वयंपाक
हा. आंघोळ करून स्वयंपाकालाच घालतोय. मग काय धून भांड्याला मी काय नसतोय. दिदी सासू बाई बागत्यात्या. खर ते जेवण जरा आवरायला
हा हा.
नवरा माझा डब्बाच नेत नाही. तसाच जातोय कामाला. संध्याकाळी दहा
हा
मग तोपर्यंत उपाशि वाटतय बैर घालायचं खायला काय पोटबर मिळतय न
नाहीच की, आणि बाहेरच ते बाहेरच ना शेवटी
ज घरात एकदा खाऊन गेलं की आपल्याला पण समाधान वाटतंय अन त्यानं
होय.
चल त्या डब य नुसतंय
दादांच फक्त असतेय त्यानी काय दहा वाजता जातात ऑफिसला
हा हा काय काम करत्यात त्यांनी
त्यांनी इन्कम टॅक्स भरून देत्यात.
इनकम टॅक् क्स का हुं हुं तसल्यांचंच का बर आहे बघा आता ते उन्हात काम नाय ऑफिसमध्ये बसून
हुं
हे काम केल्यासारखं पैसे तर माणसं भराभरा देत्यात.
नाहीच की
काम करणाऱ्या कडून मागुन माग घ्यायचं पैसे
हां धंदा म्हणल्याव तसच आहे ओ मग आणि हॅलो हॅलो हॅलो हॅलो